हॅलो, हो येतोय बोला.
झालं का जेवण सर?
हो, झालं जेवण तुमच्या?
आमचं झालं, आत्ताच झालं.
हो का?
हम्म.
काय जेवण केलं? अच, नाही नाही आज काही स्पेशल नाही, आहे आज. बेसन, आणि पोळी.
हो का? तर मी थोडस साईड ला जाऊन बोल त खूप आवाज येते, टीव्हीत-
टी व्ही नाही आमची, मिशेश बोलायला लागली सासरोवडीत आमचं. आता नाही प पैसा वगैरे, त घरात असल ना
स्पष्ट त्यांचा, आवाज येतोय.
वढ दि सोडून, आता. बरं, साईड ला केलेले मग.
हो का? वे, कारवा बेसेण पुोढळी. मस्त आहे की डिश साधी साधी समजा
आता काय आहे डेली डेली त्रास येते स्वयंपाकाचा.
हम्म.
केला मग आज बेसन पोळी?
हां. बर आम्ही कारल्याची भाजी केली होती भरीव कारल्याची भाजी. फिक्की डाळ, पोळाया, भात हम्म आमच्या इथे सर्व खातात.
हो का?
हो. माझ्या भाऊजीला पण पड मी पण खाते मलाही आवडतात कारले.
हो कोणी शिकवलं खायच कारले?
माझ्या भाऊजीनी माझ्या भाऊजीनी मला धोडके कारले, भेंडी
तू तर पहिले खात नवते आता कशी क अच्छा.
कोण आहे?
काही नाही माझ्या कानात हेडफोन आहे ना
हम् हम..
हो माझी मुलगी बोलत होती.
अच्छा मग ज बोलते
हो बोलते ती आता लहान आहे ना सध्या. आणि मग मी
बा मा मदत क बॅकग्राउं आवडतात नाही तर बाजी म ह
कष्ट येतेय.
हो लहान आहे ना ती अजून.
हा नाही तिचा आवाज स्पष्ट येते तिची मावशी आहे का?
हो हो तिची मावशी आहे एक.
नाही मा आहे म्हणते मा म्हणते
हो मावशीला मार म्हणते ती.
माच्छा तेच वाटत असेल मी कदाचित.
आवाज तिच्यासारखाच आहे ना हम्म.
म्हणून वाटत असल कदाचित.
ह
पहिले मी कायच नव्हती खायची नंतर माझ्या भाऊजी चेतच होते ना मी त्यानी सर्व खायला शिकवलं मला. घोडगे कारली भेंडी बेसन सुद्धा त्यांचं तर फेवरेट होतं बेसन उडदाची डाळ मला अजिबात नव्हती आवडत मला अजूनही नाही आवडत मला पण मी बेसन वगैरे खायला लागली शिकली भाऊजप
उडदाची डाळ तर खायला पाहिजे कार्बन खूप असते त्यामध्ये.
आवडत नाही. मला अजून नाय आवडत.
जसं कमळामध्ये आपण म्हणतो ना कमळ राजा आहे.
हा फुलांचा
हम्म फुलांचा तसं डाळी म्हणजे उडज्याची डाळ राजा आहे.
राज नाही. त्याला कोण खाते उड्डा डाळ चांगली नाही लागत.
नाही चांगली लागत नाही पण ते त्याचे फायदे खूप आहेत.
हा काय येते जसं की
थ
व्हा.
त्यामध्ये कार्बनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतय उडदा डळीमध्ये.
हो का.
हा.
आमच्या इथं कुणीच नाही खालवल.
त खाल्ल्याना आपली डोक्यावरची. केस केस जास्त पांढरे होत नाही ना. लवकर हम्म.
माझ्या येत कोणीच खात नाही माझी ताई खात नाही माझे बाबा खात नाही माझा दादा खात नाही. मी पण खाते मग बनत नाही माझी आई खाते. तिच्यासाठी आम्ही बनवत नाही उडद डाळ खात अस तो पण त्याचे मेंदू वडे वगैरे असो वडे
हो डाळ उडदाची बनवतात.
हम्म. दही वडे मेंदू वडे असे प्रकार बनतात ना दहीवड्या म्हण ती होते.
ओ दहीवड्यामध्ये पण उडदाची डाळ टाकण्यात आली.
हम्म. उडदा डाळ वगैरे यूज होतो ना त्याच्यात मग त्याच्यात खात असतो.
नाही चांगला आहे खायला पाहिजे.
अशी नाही खात स्पेशल भाजी त्याची. भाजी नाही आवडत मला.
भाजी पण खायला पाहिजे कारण सगळं खातो म्हटलं तर उडदय डाळ पण खायला पाहिजे.
हम्म ट्राय करू कधतरी. उडदादल चांगल्या लागत ना ती चिकट दग दाळ उडदाची. कशी तरीच लागते गुडचे .
कमळ कसं चिकलात फलते पण कमळाचा महत्व किती असते.
हो ते आहे पण नाही आवडतात. त्याला काय कराव आवडीलाहिल्या ना.
हो ते तर आहे जे नाही आवडत तरी ते ऍक्सेप्ट कराला लागतय. हो आम्हाला तावडीचे आहे उडदा डाळ
हो का.
करा आमची मेहुणी आहे ना डॉक्टर.
हम्म हम्म.
ह ते कसं आरती घरवाली असल्यावर नी
हा हा.
ते सगळं सांगते मग काय खायचं काय नाही.
छानच चांगली गोष्ट आहे तुम्हाला गाईड करायला कोणचं देखाण्याच्या बाबतीत. तुमच्या बोलण्याहून वाटत नाही तुम्हाला गाईड करायची गरज असेल खाण्याच्या बाबतीत म्हणुन.
नाही नाही ती करते खाण्याच्या बाबतीत गाईड कारण अंडी खाणं तिने शिकवलं आम्हाला.
अंडी
हा.
कसं काय?
ती खात्या का?
अच्छा हा हा.
अ त्याचे फायदे माहित आहेत तिला.
ह त्यामुळे.
अंडी खाते मच्छी पकडून आणते नदीतल्या.
ओ डॉक्टर
हो तिला छंद आहे मच्छा पकवायचा.
अच्छा ठीक आहे चांगली गोष्ट आहे.
फ्रेश तिचं म्हणणं हाय की कुठलीही फ्रेश वस्तू खायाची.
अच्छा!
हा.
चाळीस हजेरी.
त्यामुळं कसं आम्हाला जमते त्या गोष्टी.
हम्म चांगली गोष्ट आहे.
अ
जमतय
आवाज कमी कर बाळा टीव्हीचा. आमचे मिसेस सध्या आता बोलणं चालू आहे.
अच्छा
हा.
घरी बोलालेत.
फोन आलेला.
हा..
जेवण झाल्यावर थोडं रिकाम पण.
हो
फिरायला वेळ झाला ना आता भरपूर? नाही जातच फिरायला पण आता सध्या वेळ झालेला आहे ना जास्तच.
हम्म जायलाच पाहिजे पण, हो दहा साडे दहा झाले.
हो.
हम्म त्यामुळेच.
आणि त्यामुळे नाही गेली ते आमच जेवण लवकर होत.
आमच्या आज लेट झाले होते‌. आमच्या आज लेट झाले.
अच्छा तुमच्या भांड्याचा बॅकग्राउंड पाठी मागून भांड
हो भांडे चालू आहेत जेवण झाले. नाही नाही. आपटण चालू नाही, तर कुलर चालू आहे ना त्याचा पण आवाज आहे आणि भांडी घासून राहिली. त्याचा आवाज असेल तुमच्या इथून टीव्हीचा यायला आहेत. त्या तुमच्या वाईलसचा येत होता.
आवाज येतोय का?
टीव्हीचा आवाज थोडा कमी कराय सांग, हो टीव्हीचा येतोय स्पष्ट.
हॅलो!
हॅलो.
आता येतोय का?
हो मला तुमचा आवाज स्पष्ट यायला पण हां टी व्ही चाही यायला थोडा-थोडासा.
नंतर टीव्हीचा आवाज बंद करायला लावतो आमची मुलगी आहे ना लहान.
हा नाही थोडं बघू द्या ना थोडा वेळ नाही तर मग आवाज कमी करायला लावा.
हा तिला समजत नाही जास्त आवाज कमी करायचा. .
लहान आहे ना.
हा.
काय म्हणतात सर तुमचे विद्यार्थी मग
ह आमचे विद्यार्थी काय शिकतात शाळेत
अच्छा हो का कसं आला एवढेच तुमचं दहावीचा रिझल्ट
किती आवाज येतोय जास्त
बाई झाला ना आता येतो का?
नाय आता नाय.
हां हां.
कसं आलात. दहावीचा रिझल्ट तुमच्या शाळेचा.
आमच्या शाळेचा दहावीचा रिझल्ट तुमच्या इकडं कसं हाय हॅलो.
आम्ही शाळेतच नाही ना.
हो शाळा झाली वाटतं तुमची?
शाळा झाली.
जॉब चालू आहे का.
हा जॉब चालू ये. तरी बरं आलं आमच्या इकडं चांगलाय. रिझल्ट आता अकरावीच्या ऍडमिशन चालू झाले.
पोराचं ऍडमिशन. चालू आहेत ना आता.
को. अकरावी चं चालू येत ऍडमिशन. अकरावी बारावी.
म्हणजे आता कसं एज्युकेशन सिस्टम पण वेगळ आहे ना.
हो बरोबर ये. त्यामुळे.
मराठीला मराठीला जास्त व्हॅल्यू देत नाहीत आजकाल.
नाही न. देत नाहीत देतही नाही ना जास्त फोकस इंग्लिश हिंदी.
म आता गवर्नमेंट. महाराष्ट्र सरकारने नियम स्ट्रिक्ट करून. आता ना आता मराठी सक्तीची केलेली आहे प्रत्येक शाळेत.
म्हणजे द्यायचा असं एक विषय.
कंपल्सरी मराठी विषय असलाच पाहिजे.
आहेच का पण तसा तर.
नाही ना पहिले सायन्स मध्ये मराठी विषय नव्हता ना.
हो का, हो सायन्सलाना येणार आहेत बरोबर.
आता या वेळेस सायन्सला पण, कंपलसरी घेऊन टाकलाय मराठी विषय.
हा हा.